नाय ओ.
हो हो झाला कॉफी वगैरे जरा घेतली आता मगाशी.
कॉफी हा हा मी कधी चहा नाय घेत. तर आज मस्त पाऊस पडत होता ना तर वाटला कोरी चहा घ्यायला
कोरा चहा तर सगळ्यात बेस्ट.
हा. हो तेच तर मला दुधाच असं जास्त नाही आवडत पण ते काकी आहेत ना ती चहा पावडर ना वेगळीच वापरतात तर भारी स्मे
हा हा विलायची विलायची हे का विलायची पावडर? ती छानच मस्तच आणि हा ब्लॅक टी मध्ये ना गवती गवती चहा तर तुमच्याकडे
हो माहिती आहे ती कसली हा तीच तीच
ती असते गवती चहा चे पत्ती ती आणि अद्रक जर टाकलं आणि वेलचिना असला मस्त कोरा चहा होतो मस्त.
ती पत्ती चहा पत्ती बोलतात.
माझ्याकडे तर असत आम्ही दर बाजारातून आणतोच आम्ही लावलेली घरी. पण ती ना हे केली ते उंदरांसारखे हे असतात ना आपण काय म्हणतो ह्याला
हां बरोबर.
त्यांनी त्या प्राण्यांनी ते उब उकरून खाल्लं घूस काय म्हणतात काहीतरी ते त्यांना हो त्यांनी ते उखरून खाल्लं.
हा ना हा. नाही इकडे ते बंगल्यामध्ये ना म्हणजे माझ्या काकाचा बंगला होता तर ति ते ना म्हणजे सगळी झाडं लावलेली. ऊस ऊस आवळा अजून पेरू चिकू पप पईस अजून काय सी सीताफळ ते रा रामफळ असतं ना हो राम फळते लिंबू पण ते त्यांनी विकलं ना म्हणजे जागा ति त्यांच्यासाठी चांगली नव्हती हा म्हणजे बंगला बांधलेला बंगलाच विकला त्यांच्या साठी चांगली नव्हती ना ती. तर मग त्यांनी विकला आणि आता तो मालक राहतोय तो लय कंजूस आतमध्ये जाऊन पण देत नाही हं
बापरे मग तू लावलेस की नाही झाडे काही आत्ता पावसात काही झाडे लावले?
आत्ता पावसात काय नाही तेवढीच लावलीत आम्ही तिकडे मला आवडतं. पण मी ज जाते ना लावायला अशी गुलाबाची वगैरे हां मी हे लावलेत अ काय बरं डालिंब.
डाळिंब वाव,
हा. ते कसं काय काय जण बोलतात, की घरासमोर लावायचं नसतं ना?
काटेरी काटे असतात ना असं म्हणतात की, काटेरी झाड नसावं घरापुढे. कदाचित त्यामुळे नको बोलले असतील, मोठं नसेल तर मग पाठी दुसरीकडे कुठे? कुठ तरी लाऊन दद्याचं, कोपऱ्यावर वगैरे घरायच्या.
नाही मी आता माझ कुंडीत लावलंय ना, तो मोठाच होत नाही म्हणजे झालाय मोठा. पण ते अजून मोठं झाल्याशिवाय, मी म्हणजे काढू नाही ना शकत. आणि दुसरी कडे लावू नाही शकत असं आहे. नाहीतर मग तो हे होईल,
हा हा हां तुला माहितीय? माझ्या मुलीनि काय केलेलं? ती ती रीली वगैरे बघितलं असेल, मोबाईल वरती. तिनि स्वतः चे, माझ्या मुलींनी. छोटी आहे, चार वर्षाची आहे ती. तिने मोबा वगैरे बघितल असेल केस देऊन नाही का, बलून वगैरे भेटतात अस काहीतरी रील बघितलि असेल. तिने एक दिवस स्वतःचे केसच कापले, कैचिनी पुढचे सगळे. आणि केस कापले, आणि ते अशा ड्रावरमध्ये. पॅक करून ठेवले, मी नंतर घरी आल्यावर घरी आल्यावर बघितलं. ती अशी खान दिसते थोडा चेहरा वेगळा दिसते, एका म्हणजे अे पटकन लक्षातच नाही आलं. अरे! बघते म्हणजे माझ्या सासूबाईंना माहिती होतं, काय केलंय तिने. पण मग त्या पण काहीच बोललं नाही, मी म्हटलं केसाना अश्या हात लावते. म्हणती, आग आई ते. ते ना बलून घ्यायचे होते ना, केसांवर मग मी बलून घ्यायचे म्हणून केस. कापले! आणि ठेवले ते उद्या बलून घ्यायच, अरे बापरे! म्हटलं तुला कोणी सांगितलं, पण. ती मला माहितीय की, केस दिल्या वर बलून भेटतात मग नक्की म्हटलं, तू ना नक्की. की मोबाईल मध्येच बघितल असेल, अस काहीतरी अस काहीतरी उद्योग करून. होते रोज काहीतरी आपण आलं की मग अरे! हा! हो! आणि कधी कधी इतकी.
मेकअप? मेकअप वगैरे भेटला तर?
बा अग म्हणजे माझे, एकच एकही लिपस्टिक आशी. ठेवली नाहीे, की मी यूज करल म्हणून. म्हणजे लिपस्टिक सोडू नको मेकअपचे काही किट असेल किंवा मग टिकली. मग पावडर, क्रीम.. वगैरे सगळं सगळं ट्राय करते ती. तिचा हात पोहोचत पोचू नये, म्हणून मी वर ठेवते ती- चेअर घेत त्यावर उभी राहती, स्वतः स्वतः ता चा आ. सगळा मेकअप करती. नेलपेंट लाव कधी कधी आपला पण मे कपकरीला असं करते कि, पुन्हा नको वाटत. खूप, खूप, हो हो हो हो खूप मस्ती म्हणजे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास पण करते पण बोलायला लागला हो ही बोलती एखाद्या मोठ्या माणसासारखे बोलती
हा मस्त आहे मस्तच दिसते, असं वाटते नाही मी पण बारीकपणी. अशीच दिसायचे दाखवते. मी म्हणजे आधी छोटी होते ना, तेव्हा मला मम्मी नुसती सारखीच हेच घालायची. पॅन्ट आणि टी शर्ट म्हणजे घरात घालायची पॅन्ट असते ना ती
हो हो हो आणि आ ताना आम्हाला शनिवारी पुण्याला यायचं म्हणजे शनिवारी म्हणजे आम्ही शुकवारी रात्री आलो तर आम्हाला येतं मण मी तिला म्हटलं म्हणजे आमच्या सासुबाईना म्हटलं तिच आवरून ठेवानी म्हणजे पटकन निघू आल्यावर तर तिनी फक्त ऐक ल अग तिनी दोन बॅग भरलं तिच्या स्वतः बॅग दोन म्हणजे तीच सगळ मेकअपचं सामान बेल्ट क्लिप तिचे ते खेळण्याचे हे असत ना टेडी बिअर आणि मग कोणते पण कपडे भरले अरे बापरे मी घरी गेल आई मी रेडी ये अंगातली फ्रॉक नाही बदलली पण बॅगा दोन भरून ठेवलया बघितलंत म्हटलं बाप रे काय काय भरलंय मेकअपच्या सामनाची एक बॅग कपड्यांची एक बॅग हा म्हंटलं आणि मी म्हणजे कपडे जे आणायचे आहेत ते मी काढून ठेवलेले वेगळे होते परत ते सगळे काढले मी त्या बॅगा खाली केल्या पुन्हा सगळे लावून दिले म्हणजे मला ते डबल काम झालं आता गेली आत्या बरोबर म आत्याला त्रास नाही दिला म्हण जे बर होईल त्यांच्या रूम पाशी गार्डन आहे ना आमच्या आम्ही जवळच हाय पण मग गेली त्यांच्या बरोबर मग आता तिला घ्यायला पण जावं लागायचं संध्याकाळी कारण सकाळी लवकरच निघाव लागनार मला प पुण्यामध्येच सांगवित आम्ही पुणे हो गावावरून आलो पुण्याला
हा हा
आता उद्या जावं लागेल रिटर्न पुन्हा तिचं स्कूल आहे ना गावी म्हणजे नऊ पर्यंत मला गावी पोचावंच लागेल म सकाळी पाच लाच निघाव लागल तीन साडे तीन तास लागतात जायला आम्हाला
हू मी तुम्हाला फोटो पाठवते माझा कोली लुकवरचा
हो हो हो
बघा मस्तच हा मला कोली लूक आ
पनी
खूप म्हणजे माझा दादा असायचा ना तेव्हा असं म्हणजे जिन्यावरून जायचो आम्ही म्हणजे पकडापकडी खेलायचो असं अ काकांची काकांची दोन पोरं पोरी म्हणजे पोरगा एक पोरगी ती असायची आम्ही मी आणि माझा दादा आणि म्हणजे माझ्या पप्पांना तीन भाऊ दोन भाऊ आहेत पप्पा पकडून तीघजन अशी तर मग सगळ्यांना एक पोरगा पोरगी एक पोरगा पोरगी असं तिघां तिघांना पण भावांना पोरगा पोरगी आहेत तर मग आम्ही खेलायचो आणि ती वरची एक असायची छकुली म्हणून नाव आहे तिजं आणी आमचं कधीच पटायचं नसत तर हां आणि ती ना म्हणजे अशी आम्ही कसे पण कपडे घालायच ना ती नुसती जळायची तर म तिच आणि आमच पटत पटायचा नसत नुसती बोलायची हे निधी हे काय घातलंस हे मंदिरा हे काय घातलंस मस्त नाय दिसत तर आमचा दादा आता आमचा भाऊ आहे ना तर मग आमची साईड घ्यायचा आणि त्याचा आणि तिचा, कधीच नसत पटत छत्तीसचा आकडा नेहमी. नेहमी ती रडत यायची घरी तिज्या हां, आणि सांगायची, मला निधीनी मारली मंदिरानी मारली असं, अस असं सांगायची, म्हणजे आमच्या दादाचं नाव नाही सांगायची, दादाच आणि तिचा छत्तीसचा आक आमचा पण होता पण आम्ही सोबत असायचो, असं म्हणजे आणि आम्हाला पहिले इथे कॉलनीत जाऊन द्यायचे ना, तर मग आम्ही जायचो ते आंबे वगैरे काढायला, चोरून.
बापरे! मग ते कसं पकडलं का तुम्हाला असं कधी पकडलं आंबे चोरताना..?
नाही नाही कधीच नाही, ते लोकं ना खायचे ना असे आंबे, असेच असायचे ग आम्हाला जाऊन द्यायचे.
पण ती, ती मजा वेगळीच असायची पण त्यावेळेस, म्हणजे लहानपणी जायची मग असं पाऊस झालं, वारं झालं की हा, आंबे पडले असतील. अरे बापरे! मजा वेगळीच. आसते ती, कुणी बघतय कि काय हळूच जायचं.
मग काय, मग लग्न झाल्यावर कसं मज्जा नाही ना, मग आता आता पण जाते मी, माझी अ बहीण येते माझ्यासोबत, मी आणि माझा बारका भाऊ येत जातो. आम्ही तिघं जणं जातो.
हा हा ह पण मजाच वेगळी ती.
हो. पेरू मोठे, जाम मोठे येतात मग ते मस्त वाटतात खायला गोड लागतात अशे. अं लालसर असतात आतून, मस्त लागतात. तर मग जातो आम्ही पण, आज पण गेलेले. त्या बाब आमच्या साईडला मोमो म्हणून राहतो म्हणजे अरह नाव ये त्याच, पण त्याच्या म त्याचं नाव कोणाला जमत नई ना अरह. तर मग त्याला सर्व मोमो बोलतात मोमो. हां मोमो. म्हणजे त्याच्या मम्मीनीच ठेवलंय मोमो, पण मग त्याची मम्मी बोलते ना म. तिची मम्मी काय अरह बोलत नाय. मग आम्ही पण बोलतो, मोमो मोमोज आता मोमोज नाव पडलाय त्याला.
भारीच पण तो चिडत नई ये ना.
नाय नाय, तो आत्ता ना किती अडीच वर्षाचा असेल अडीच. नाय आत्ता, होईल त्याला नो्हेंबरला तीन वर्ष हां. हो, आणि मी कुठे खा खायला ठेवलं ना का शोधून काढेल, आणि माझ्या पप्पाना बाबा बोलतो ना, तर बोलेल बाबा हे दिदीच मी खाऊ, आसं बोलतो, आज पण कुरकु. कुरे ठेवलेले ना, तो किती दिवस बघत होता हं कुरकुरे. पण ते माहितीये ना लहानपोरं लगेच विसर्. तात म्हणजे असं, खायला वगैरे हा बाकीच्या गोष्टी आठवतात पण खायचा तो लगेच विसरला, आणि परत आज. तिथे गेला, मग पप्पांनी ते पडदे वगैरे साफ केले ना, तर तिथे गेला तर. त्याला कुरकुरे भेटले तिथे,, तर बोलते बाबा हे दिदी ना मी घेऊ असा.
बाप रे.
मग काय.
मग खरंच मुलं म्हणजे लहान मुलं म्हणजे खरंच खूप छान.
हो हो.
आणि क दिवस पण कसा जातो ना मुलांमध्ये. असं म्हणजे काय तरी गंमत जंमत.
माझी मम्मी त्याच्यातच आता हे असते म्हणजे अस. अं चालेल मग मी करू. आता होईल काय हे. करते बघते ट्राय करते हां चालेल चालेल हां चला.
हो हो.